कम्प्युटर विषयी सांगालताना?
हा, म्हणजे कम्प्युटर म कस असतय? कि बेसिक पासून ऑडव्हान्स पर्यंत सगळे कोर्सेस असतात. म्हणजे आता कस असते? दहावी नंतर काय असते? प्रत्येका ची इच्छा असते की कम्प्युटर कोर्स करायचा.
हा.
म त्यामध्ये कस, आपल्याला जास्तीत जास्त ऐकून काय माहीत असते? एम एसी एटी हा कोर्स ऐकून माहिती असते.
होय होय.
एम एस सी आयटी एम एस सी आयटी म्हणजे काय? महाराष्ट्र स्टेट सा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा जो कोर्स आहे. तो फक्त आपल्या महाराष्ट्र टा. पुरता मर्यादित असणारा गंभीर कोर्स दिसते. पण ट्रिपल सी हा जो कोर्स हाय. म्हणजे कोर्स ऑन कम्प्युटर कॉन्सेप्ट. हा जो कोर्स आहे. तो काय होतय. ऑल इंडियामध्ये चालणारा कम्प्युटर कोर्स आहे हा. हा जर तुम्ही केला? तर कोणती तुम्ही गव्हर्नमेंटची एक्झाम देणार असाल
हा.
तर त्याच्यासाठी इंपॉर्टन्ट असतोय.
हम्म, म्हणजे भारत भरात चालतंय काय?
हा म्हणजे कोणते तुम्ही केंद्र शासनाची जे सर्टिफिकेट असतय ते तुम्हाला मिळते, मग तुम्ही कोणतीही पोलीस भरती, जिल्हा परिषद म्हणजे डाक विभाग. अशे कोण पो हे म्हणजे भरतीसाठी वगैरे, तुम्ही ट्राय करणार असाल? तिथं तुम्हाला मोस्ट इंपॉर्टन्ट ट्रिपलसी हा कोर्स असतोय.
हम्म हं.
मग ह्याच्यामध्ये तुम्हाला कस असत की, पन्नास टक्केच्या वर जर तुम्हाला मार्क मिळाल
हा.
तर त्याला पास असतय.
हा.
मग ह्याचे जे सेंटर असतय, एक्झामचे सेंटर असतय. ते प्रत्येक ठिकाणी अवेलेबल नसतय. जिथे तुम्हाला म्हणजे इथं काय य आपता कोल्हापूरमध्ये एक आहे बघ.
ती कुठय?
सी बी एस स्टॉप आहे क नाही. त्या सी बी एस च्या एरियामध्ये तिथं आहे.
बरं.
माझी जी एक्झाम झालेली ती, सांगलीमध्ये झालती माझी एक्झांम.
सांगलीला काय?
हम्म.
हम्म, हम्म.
तिथं पण एक कम्प्युटर सेंटर आहे, तिथं झालेली माझी मी म्हणजे दोन दोन वर्षाच्या आधी. स्कील इन्फोटेक मध्ये म्हणजे कम्प्युटर डिप्लोमा मी जॉईन केलता.
बरं.
मग त्याच्या
म्हणजे तुम्ही शिकवत पण होता? आणि शिकत पण होता काय?
होय होय, म्हणजे तो जो कोर्स कसा होता, डी सी एम नावाचा तीन वर्षाचा ट्रेनिंग कोर्स होता. मग त्याच्यामध्ये कम्प्युटर कोर्सेस पण, आणि प्लस त्याच्यामध्ये स्किल पण शिकवले जात होतं.
बरं.
मग त्यामध्ये कम्युनिकेशन स्किल, मार्केटिंग स्किल, मॅनेजमेंट्स स्टाफ ट्रेनिंग, टीचिंग. सगळं स्कील आपल्याला शिकवत होते.
बरं. हॅलो.
हॅलो.
हा बोला की, पुढं.
हा माझा तो कोर्स आहे, तो दोन वर्ष माझा पूर्ण झालाय. मग त्या दोन वर्षामध्ये इतका कम्युनिकेशन स्किल, मार्केटिंग स्किल, मॅनेजमेंट स्किल स्टाफ ट्रेनिंग, टीचिंग हे सगळे स्किल माझे परफेक्ट झाले होते. आणि प्लस त्यामध्ये माझे कम्प्युटरचे कोर्सेस पण झाले होते पूर्ण.
बर. आणि काय त्यात आहे असं वेगळं करण्यासारखं? हॅलो.
हॅलो. आत्ता दहावी नंतर कसं असतय की प्रत्येकाचं काय असतात फील्ड वेगवेगळ्या असतात कोण आर्ट- -सला जातयं. कोण कॉमर्स. कोण सायन्स.
हूं.
असं प्रत्येकी फील्ड वेगळया असतात. आणि बारावी नंतर पण भरपूर अशा फिल्ड आहेत. जसं कि आता इंजिनिअरिंग आहे. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.